नमस्कार ह म्हटलं हो हो आवाज हा ह तर आपण कुठ पर्यंत आल होतो व्याही भोजन आणि लग्नानंतरचो जेवण
हो तसं मुलं पण म्हणजे काय झालंय मुली शिकतात ते पण मुलं महागे राहतात आहे
हो हो हो हो जा आहे हो आळशीपणा करतात हा आशीपणा करतात नाही म्हणजे तेवढ लक्ष त बा बा बाहेरची प्रधान त्यांना भरपूर असतात अ म्हणजे आकर्षण आपण करत र त्याच्यामुळे ते थोडस होत
हम्म
पण आधी मुली पण झाल्यात दोन्ही सगळीकडे इक्वल झाल्यात मुली पण अरे सिगारेट होओंडऱ मुली किती झाल्या आता ना असं विचाराव लागणार तू मुलीला व्यसन नाही आहे ना कुठलंही जसं आपण मुलाला विचारतो ना लं व्यसन नाही आहे ना लग्न करताना तसं विचार लागणार आहे मुलींना पण पुण्यात पिण्यात तर प्रमाण भरपूर आहे ते
हो ना
हो इथे ऑफिसेसच्या बाहेर पण किती दिसतात तुम्हाला हेताना सुधय रोडता ना हो मुलींच्या बरो हा मुलींच्या बरोबरी नाही
त्याबंड स्थळ मिळाला परत पुढे
आणि पब्लिक प्लेस वगर सोडून पब्लिक ्स मध्ये बोलता बोलता चहा पिता पिता सिधाय डोडत असतात अक्षरशः असं बघून ना हे वाटतय याला समजावाला जावं का नाहीच म्हणज मूर्ख पण असत तो
हम्म
वाटत बघून की अरे काय असं हे होत
प्रतिबंधन होते आपल्यावर पण आता तसं काहीच नाही राहिलेलं
हो पण आपला एवढं का असतं ना की त्याने अपाय होतो या आरोग्याला सांगलं नाही आहे ते नाही केलं पाहिजे उद्या तुम्ही मुलाला जन्म देणार आहात तुमच्या शरीरात त्याॉ तुमच्या शरीात जमा झाली तुमच्या मुलांमध्ये नाही का जीन्स म देणार उद होणारी पिढी नाही का बर्बाद होणार हे काही विचारच येत नाही त्यांच्या डोक्यात ह हा विचार पाहिजे ना प्रश्न सव विस्तार पण त्याचा उपाय किती किती विचार जे नाही कत म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये तरी गोंधळ आहे तर त्या घरातल्या वातावरणाचा तरी गोंधळ आहे काहीतरी आहे ह
हा
हम्म घरात पण म्हणजे खूपच स्वतः
मा
त्याचा पण परिणाम आहे असं मला वाटत त
हम फायदा पण आहे तोटा पण आहे त्याचा
हा सगळं सगळंच आहे अति कुठल्या याला अति स्वातंत्र्य असताना नाही अ बंधन पण असतना बंधन दिली तरी पण मुली जुगारून जातात म्हध आपल्याला एकदमच हे करून टाकतात हे पण आहे मिक्स पाहिजे
आता वेस्टर्न कल्चर जास्त मुलांना आवडत पारंपारिक पेक्षा
हो पण काय काय गोष्ट फारंार पण आपणख तस वेगळा अधिक महिन्याच हे आलं त्या व्हिडिओच्या द्वारे लोकांना ते पण पोहोचताय लोकांना कि म्हर ते वळतात पण काही दिवसांनी क काही उपर झाल्यावर वळतात असं वाटत. बाकी काही. स्वतःचे आणखीन का अस लग्न झाल्यावर, तुमच्याकडे
हा. हॅलो, हा बोला ना ताई येतोय आवाज हो.
ते सत्यनारायणची पूजा झाली गोंधळ झाला.
हो बाकी नवीन जोडी देवदर्शन करते. देवाला जाते तस मग तुळजापूरला.
मग श्रावण महिन्यात वगैरे मुलीला आणतात ना. एक माघार पणाला आणतात म्हणतात हो. किंवा काही जणांकडे गौरीच्या सणाला सण खूप त्या नागपांचमीचा सण खूप हे असतो. जास्त असतो नाही का.
हो.
त्या वेळला काय करतं ना पंचमीला पदार्थ, आता आलाच जवळण म्हटलं.
हो नागपंचमीला आहे ना. अ म्हणजे आम्ही असं हे काही कट नाही कापत नाही असं.
हा ते ते माहिती तळायच यचं नसतं कापायचं नसत काय नसत. पण त्या आधी वेगळा ते अ पुढ असं हे करतात पिंपच ते करतात का.
अ नाही आम्ही नाही करत.
नाहीत काही ठिकाणी ते पुरणाची झेंड करतात म्हणजे ते कानक्की सरक असं ते त्याच्यामध्ये ते कही म्हण पुरण भरतात. आणि शिजून काढायचं असं असतं पूर्णाची धिरडे.
ह ह आम्ही गोड, हा आम्ही नाही. आषाड महीना गोड पुऱ्या करतो आणि खीर देवी ला नैवेद असतो ना तो दाखवतो इकडे. आषाढा पुुरणाच्या पोळ्या हवं.
नैवेद असतो बावनटलं हा जास्त आवडतय म्हणजे, अ गौरीच्या सणाला पण धावण घातलं असत. अस ते जास्त
हा हा हा हा घावणाचे घाव
गावल हा तांदळाचे घावन आणि अ खीर त्याचीच दाख ते असत तडे. तडे फरंट असतो द डाळ जास्त त्या पूरणपोळ हा तर सगळा कॉमन पदार्थ. काही झालं की पुरणपोळ्या.
हम्म तिकड ग गौरी गणपतीचं पण अ चालतात जस
हा मोदक होतातच, पण पुरणपोळी हा फार हाच पदार्थ नेहमी होणारा पदार्थ नाही का?
हम्म हो आमच्याकडे पण हो. प्रत्येक सणाला असतोच पुरणपोळी.
हो.
आमच्या वेळेस तसंच होतं. सासरकडची रेशाव असल्यामुळे तो इफेक्ट आहे खूप सगळ्या देशावर पदार्थ आणि आमच्याकडे मी स्वतः सगळ्या पदार्थांच संमिश्रन सगळं असत सगळ.
चविष्ट पण असेल पौष्टिक पण असेल डाळ आणि गुळ मिश्रणना लोह जास्त असतात ना त्याच्यामध्ये
धबधबे कस म्हणजे एक दोन पुरणपोळ्या घातल्या. गावाच्या करत्यात तश्या मोठ्या असतात ना चांगल्या अश्या. ते अ कढई काहीतरी उलटी करून हा हा तस
हम्म अड हो खापर म्हणतात त्याला खापर असं ते अ तिथ असतं ते त्याच्यावर काही
कोणत्या पिठाचं बनवता धपाटे?
ते आपलंच गव गव्हाचं पिठ आणि मैदा मिक्स करून करतात ते ते पुन्हा हातावर हातावर अस
मग भाकरी सारखं करा करायचं? ओके ओके. आणि मग नुसतच ते असं टाकायचं. पाणी म्हणजे भाकरीसारखं पाणी भरून नाही ना सोडायचं? का अस टाकायचं.
हो तसच. पाणी नई टाकायचं त्यात.
टाकायचं ना हा.
नाही पाणी नाही टाकायचं.
नाही टाकायचं ना. भाकरी सारखे त्याचा पापुद्रा सुटल मग
हा असं पूर्ण ते गोल गोल फिरतात हात हातावर दोन्ही.
हो. चिखलीच च काम आहे ना हो हो. आणि धपाटे आणि मांडे मध्ये हा मांडे म्हणजे पुरणपोळी सारखेच असं मांडे आणि धपाटामध्ये पुरण नसतं ना?
अ कशामध्ये?
धपाटे बनवतात
नाही धपाटे, धपाटे ते वेगळं असत धपाटे. ते वेगवेगळ्या ते नवे अ म्हणजे वेगवेगळे पी पीठ मिक्स करू म्हणजे द्वारीचं, बाजरीचं.
मिक्स झांडिया ओके आणि हा आणि काय करतात ते मळायचं कि काय करायचं? मळायचं आणि
कपड्यावर अ थापायचं अस. हा ओला कपड्यावर थापायचं. थालीपीठासारखं थाप हो. मग तव्यावर टाकायचं.
ते पण अ मडक्याच्या
नाही नाही नाही तव्यावर.
तव्यावर करायच असत आणि ते कशाशी? खातात लोण्या बरोबर का कशा बरोबर खातात.
हा लोण्या अ दह्यासोबत पण छान लागतं. तसेही छान लागतात खायला कोथिंबीर चे जास्त होतात आमच्याकडे.
ह चटणी.
कोथिंबीर हा कोथिंबीर बाजरीच पीठ आणि लसूण, मिरच्या दळून पिठात मिक्स केल्यावर छान लागताते.
म्हणजे हा थालीपीठाचा भाऊ आहे वाटतं. धपाटे म्हणजे ओके ओके ओके आणि दश्मी करतात ती काय कशी करतात दुधात भिजून?
हा त्यालाच दशम्या कुठे दशम्या म्हणतात, कुठे थालीपीठ म्हणतात.
हो पण त्या अ म्हजे माझ्या वाचन्यात दशमी म्हणजे दुधात पीठ बिजून करता ती दशमी. आणि थालीपीठ म्हणजे रेग्युलर थालीपीठ म्हणजे भाजणीचं पीठ असत. त्याच्यात कांदा घालून करतात ते थालीपीठ आणि धपाटा तुम्ही अ ता मला सांगितलात आणि फरकेना थोडा थोडा.
हो.
आणि रोडगे कस असतात.
रोड के, रोड के. नाही आयडिया रोडग्याची.
भाकरीचच तर भाकऱ्या जाड झाल्या की रोडगे म्हणतात ना त्याला. काय माहिती, माहित नाही असं वाटत. कडक कडक भाकरी असते तर रोडगे म्हणतात बहुतेक असं वाटतं माझ्या नॉलेज प्रमाणे काही वेगळं पण असू शकेल म्हणून विचारते.
आणि मुटक्या पण बनवतो आम्ही कोथंबिरीचे. तेच तसेच धपाट्यांची धपाट्यांचीच प्रोसेसत कोन कोन
ओके ओके ओके. आम्ही कोथिंबिरवडी करतो त तुम्ही धपा काय ते रोडगे करता ओके.
हा वाफुण वाफुन लागत.
हाय. ओके आणि उपवासाचा काय खास फराळ असतो तिकडे.
कशाचे तेच आम्ही उन्हाळा पदार्थात जास्त बनवून ठेवतो. वेफर्स, चकल्या, साबुदाण्याचकल्या.
हा. ठीके आपण याच्यावर परत एकदा बोलू कधीतरी चालेल चालेल ओके.